हा येतोय आवाज?
हा ताई येतोय आवाज, नमस्ते.
हां हा हा नमस्ते बोला, कशा आहात?
हो मजेत आहे मी, तुम्ही कशा आहात?
हो मी पण मजेत.
झालं चहा पाणी वगैरे?
हा चहा पाणी झालं, आता थोड्या वेळाने स्वयंपाकाची तयारी. आपलं काय एक एक बायकांचं एक झालं की एक काम चालूच असतं.
ते काय चालूच राहत, हो ना बायकांच्या मागच संपतच नाही.
संपतच नाही खरच येणार. काय म्हणताय पाऊस पाणी आहे?
पाऊस तर नाही
हॅलो, आवाज आवाज ब्रेक होतोय.
हा हा, आता येतोय?
हा येतोय.
हा हा.
हॅलो येतोय.
बायकां बायकांत म्हणल आपला स्वयंपाक करायचा, परत भाजी काय करायची आज काय करायचं? हे करायचं, चालूच असत सगळं. नुसतं आता स्वयंपाक करायचंय उठल पटकन लागलं असं थोडंच राहतं.
असं नसतच खरंच आहे ना नुसत स्वयंपाक थोडी एक असत की बा इजीली काम भरपूर असतात आपल्याला, ते असं वाटत ना की घरी राहून फक्त स्वयपाक आहे, पण तरी घरातल बायका त्यांना जास्त कामं राहतात, हो केवढं काय
मग कराव ला
सगळेच असतात. खरच आहे, धुणं, भांडी, कपडे काय आवरावरी
तयारी तर किती करायला लागते ना आपल्याला.
लागते मग अस खायला. आता नुसती आळूवडीच आहे, नुसतं खायला किती मोडली यांना वाटतं, हा आळूवडीच तर आहे. पन त्याच्या मागे किती असतं करणं, हे हा त्याच्या मागे किती असत मग. तेच ना, साफ करा, मग ते एक धुवा त्या तस बनवा.
हो ना, आणि ते. करून धुवावे लागतात. वरून एकदम पाणी ओतलं आज. बाजूला काढलं असं पण नाही ना.
झालं असं पण नाही ते. स्वच्छ धुवावी लागतात, नाही तर टासतात किती त्याच तेज. त्याच्या शिरा काढा, एक-एक आळू वडी आहे फक्त. पण त्यास-त्याच्या मागे किती करणं आहे.
हा तुम्ही बनवता का, पावसाळ्यात वगैरे आता बनवता का आळुवडी.
हो बनवतो हो.
हा मग रेसिपी सांगा थोडीशी, कसं बनवता ती.
मी काय ते स्वच्छ धुवून घेते. त्याचा मागच जे देट असत, त्या शिरा काढून थोडसं ते मोकळं करते. म थोडे लाटण्याने ते थोडी पानं अशी करून घेते, प्लेन थोडे. मग त्या चिंच भिजवते, त्याचं पाणी त्याचं गुळ घालून. ते चिंचेचं पाणी, त्यात बेसन मग आपले सगळे मसाले. तिखट मसाला, धना पावडर, जिरा पावडर. तसं सगळं घालून मीठ. हे सगळ एकत्र करून, तिळ टाकते, हो तिळ, ओवा, दोन्ही टाकते. मी.
हो, हो, हं तिळांन अजून छान टेस्ट लागते. तिथे दाताखाली आल्यावरती ते अजून. हा, मग ते वाफवून घेता का?
हा उलट पान करून, चार-पाच पानांचं असं करते.
हा, हा, हा. हा हा असं चाळणीत वगैरे वाफवता का. कुल असं कुकरमध्ये ते.
चाळणीत कधी जास्त असेल तर, मग चाळणी थोड्या-थोड्या कुकरमध्ये अस. नाही तर मग, थोड्या असली तर मग चाळणीत नाही तर कुकर असं काही जे अवेलेबल असेल तस करून लावून-वाफून घेते, मग ते थंड करते फ्रीजमध्ये ठेवून.
पान असेल तस, करून घेता ह ह.
फ्रीजमध्ये ठेवून थोडं गार करतो आणि मग त्या तळते नाही तर मग कधी फ्राय करते असं थोड्याश्या तेलात फोंडणी करून नाही तर मग कधी तळतो असं मुलांना कुरकुरीत हवं असेल तर मग कधीतरी तळते.
तळायच हो फ्राय केल्यावर जरा म्हणजे फ्राय पण केल्यावर थोडस जास्तच ते ज जळत जात
हं..... त्यात तांदळाचं पीठ घातलं की जरा अजून कुरकुरीत अजून कुरकुरीत होता. तांदळाचं पीठ घातलं घालायचं थोडस मग अजून कुरकुरीत हा अजून
हा हा हा छान की मग आता पावसाळ्यामध्ये जास्त असतात ना अळूचे पानं सगळीकडं.
पावसाळ्यात खूप छान मिळत थंडीत पण मिळतात आमच्या इथे पावसाळ्यात त्यात तर आहेतच छान पानं आळूचे भाजीचही छान वाटत.
आईकडं आहे मी सध्या आईकडं भरपूर आहेत आता तुम्ही सांगितलेली रेसिपी तशी करून बघेल ए दिवशी हां थोडस.
गोड तिखट मस्त वाट ते खायला त्यात कुरकुरीत आणि अस वाट वातावरण असल्यावर तर मग काय खूपच छान वाटत अजून छान असं तळलेल्या खायला तर छानच वाट
नुसत असं सारखं सारखं कांदा भजी वगैरे खाण्या पेक्षा असं वेगळं काहीतरी हा छान वाटत.
पानं चिरून घेतात. आता जसं आपण सारण लावलं ना तसं न करता पान चिरून असं सारण करतात सगळं आपण जसं आता लावलं ना ती चिरलेली पानं घालतात आणि ती भजी सारखी तळतात.
हा हा हा म्हणजे आपण जास्त कोथिंबीर टाकतो तस.
हा हं तशी ती पानं थोडी उभी उभी हा सारणामध्येच कट करून थोडीशी उभी चिरून अशी थोडी मोठी मोठी पान पानं अशी करून मग ते पण भजीसारखं असं ते पण छान हं. ते पण छान लागते असं पातळ पान पान लाग तेणा मध्ये ते पण छान लागत म्हणजे नुस पूर्ण वडी करण्यापेक्षा असं तळतात म्हणजे शॉर्टकट जर कुणाला घाई हे पण खायचंय. त्या चविचं तर मग असं करूनही खातात ते
तुमच्याकडून माहिती मिळाली आज थोडी वेगळी मी नव्हत ऐकलं असं कधी हं आपण सहसां असं पानचं लावतो ना.
हो हो म्हणजे हे छान पदार्थ आहे असं कधीतरी वेगळं खायचं म्हटलं की असं काय तरी खायचं तुम्ही अजून काय स्पेशल बनवता.
आम्ही काही नाही असं ढोकळा वगैरे असं आमच्याकड मग गावा कड म्हटलं तर असं वरणफळं जास्तीचे ते च चकल्या वगैरे करतात ना मग ते आमच्याकड ते गोल गोल करतात बघा त्याला कुंडोळे म्हणतात. तुमच्याकडं चकल्या म्हणतात बहुतेक ते आपलं अ तिखटच असतं ते म्हणजे अ गव्हाचं थोडं जास्त पीठ घ्यायचं नाही, ज्वारीचं जास्त घ्याय च म्हणजे दोन वाटी जर ज्वारीच घेतलं, एक वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं. आणि अर्धी वाटी बेसन पीठ घ्या त्या मग असं मोहन वगैरे अ घालायचं. अ गरम तेल ते करून, मग कोथिंबीर जिरे पावडर, लसण लसणाला जास्त महत्त्व आहे ह्याच्यामध्ये. म्हणजे जास्त टेस्ट लागते, जिरे हा ओवा थोडासा मग ते असं मोहन ते घालून अस. चांगलं थोडस घट्ट सर मळून घ्यायचं पीठ. आणि अ मग आपण कसं? उकळी यायला पाणी ठेवायचं थोडस, तेल टाकून त्याच्यामध्ये लसणाचे अस दोन चार आपण असं नकलून टाकतो ना. लसंन च टाकून ते उकळी यायला तिकड पाणी ठेवायचंस वगैरे आहे. पण मला ना, असं चुलीवरच जास्त आवडतं.
चुलीवरच तर खूपच सुंदर आहे. तेच मी तुम्हाला विचारणार होते आता. तुमच्याकडे चुलीवरच
भाकरी वगैरे म्हणजे गॅस वगैरे आहे पण हा असं म्हणजे भाजी हे पाम अस तो अगदी तरी संध्याकाळी कंटाळा वगैरे आला तर, मग भाजी ते कर तो नाही तर, मग आम्हीत चुलीवरच करतो जास्त मिळर असं मी आईकडे आल्यावर तर म्हणजे किती जरी म्हंटलं? कुणी काहीतरी मग मी पण करणार दुसऱ्यांना पण चुलीवरच खावू घालणार. हा. मग ते उकळी यायला पाणी ठेवायचं, मग इकडं तोपर्यंत असं गोल गोल करून घ्यायच, त्याचे हे आस म्हणजे गोलाकार अस लंबुळे लंबुळे कराय चे नी गोल करून घ्यायचा त्याचा, मग ते आमच्याकड कुंडळे
हा हा, अच्छा ते काय बर त्याला आमच्या इथे म्हणतात?
तुमच्याकडे म्हणजे करत असताल तुम्ही पण, हा शिंगोळे कुणी कुंडूळे हा म ते ते चांगली उकळी आली पाण्याला मग त्यात थोडस, त्या पाण्यात पण थोडस मीठ टाकतात. आणि मग अ मग ते आसं थोडं थोडं एक थर झाला की, करायचं की मग दुसरा टाकायचा अस म्हणजे ते शीजेपर्यंत दुसरा करून घ्यायचे. थोडे, तेवढे टाकण्यापुरते दुसरे करून घ्यायचे अजून. मग ते आपल्या घरामध्ये किती माणस वगेरे आहेत, तस मग ते आपण त्यानुसार प्रमाण घेतो ना? कमी जास्त हा आणि मग जरा जास्तीच पाणी ठेवायचं त्याच्यामध्ये थोडस मग. छान अस रसी उतरत ते.
हा.
आणि खायला खूप अ गरम गरम छान लागत, मग ते कोथिंबीर ते असल्यामुळे अजून म्हणजे मस्त लागत. म्हणजे असं स्पेशल म्हणजे थोडस असतं आमच्याकडं, आणि अश्यायाच्यामध्ये तर खूप ह हा हा अशा वातावरणात म्हणजे अजून छान म्हणजे. म्हणजे चव येती ना थोडीशी. हम गरम गरम खातात मग.
आमच्याकडे ज्वारीच आणि ते कोळीथ असते ना कोळीथाचं पीठ घेतात त्याला, कोळथ्याच पण छान ते ग थंडीच गरम असतं ना का जरा थंडीचं खाल्लं ते जरा छान वाटतं.
ह त्याच सूप वगैरे पण करतात ना कुळींथाच
हो हो कोळीथांच सूप करतात.
आम्ही लहान असताना खूप असायच ते- कुळीत आमच्याकड ते आमच्याकड ते बैलांना वगैरे भरडा, करून चालायचे आता बघाय
हा हा आता नाही बघायला मिळत खरंच आता नाही बघायला मिळत. ते तेव्हा जुनी पद्धती होते खरंच चांगल्या. हॅलो हॅलो! हॅलो येतोय
येतोय.
हा येतोय येतो मध्येच गेला होता.
हा हा
झाली वाटतं आपली वेळ,
हा.. मग ते लहानपणी खूप बघितलेलं आहे ह. हो हो झाली झाले झाले. ठेऊयात् ताई हो हो. हो हो चालेल.
हा तुम्ही कट करा मग म मी करते.